हॅलो.
अच्छ.
हॅलो.
ह तई बोला
आवाज येतय माझा.
हो हो.
हम् काय म्हणताात कशा आहात.
हो मजेत ये तुम्ही?
हम्. आता स्कूल चालू झाली आता पोरांचं सळ सगळं चालू झालं असे ना. टिफिन वगैरे
हो आवाज नाही येत का माझा
ह तुमचा आवाज हे होत मधन मधनं कट होत होते म्हणजे एकदम हम्म म्हणजे तुम्ही आहेत का नाही माहित नव्हत हॅलो केल परत एकदा काय म्हण आता कशी आहे स्कूल वगैरे ह
तुम्हाला
मला एक मुलगा आहे तुम्हाला
हम् मला आत्ता एक मुलगी झाली
अच्छा छोटी आहे का?
तोड ह ति
किती?
एकच महिन्याची आहे.
अरे वा खूपच सुंदर वाळाला. पूर्ण हे करावं लागत असल ना.
हो हो.
हम्म. बाकी बाळाच मग कसं काय कस म्हणजे तुम्हाला काय हे होतंय म्हणजे एकदम बा छान गोड मुलगी झाली आहे. तुमच्या?
प शांत सामल दिवसभर काहीले
दिवसभर झोपते का?
हो दिवसभर ओपन असते.
आणि रात्री जागी राहते मग रात्र पूर्ण तुमची सगळी त्या बाळाच्या ह्याच्यातच असेल आहे की नाही. हम्म अच्छा. ह. बाळाला ऍक्च्युली कि नाही माझा मुलगा लहान असताना ता ना दीड महिन्याचा असतना ना तो हॅलो बोलला होता.
हो का?
म्हणजे कंटिन्यू मी त्याच्याशी बोलत राहत होतो असं म्हणजे
हो हो.
होुंकारे वगैरे देतात हम्म आणि आं.
कात म्हणलं त्यांच्यासोबत बोलत राहिलं की
हम्म आणि ऍक्टिव्ह आहेतच आजकालची सगळीच भाडं.
हम हम ह.
म्हणजे आधी कसं म्हणजे असं नऊ महिने आठ महिन्याशिवाय बोलू शकत नव्हते पण आत्ताची पोरं. तीन ते चार महिन्यातच हुंकारे वगैरे देतात वगैरे
अ म्हणजे त्यांना दिसायचं पण नाही लवकर.
हो हो.
ऐकायला येत नव्हतं आता खूप ऍक्टिव्ह झालेले आहेत ले तर्र
खूप खूप प्रचंड म्हणजे त्यांना देवाचे आपण स्मरण करतोय ते सुद्धा क तर लगेच म्हणजे विठ्ठल विठ्ठल केले की टाळ्या वाजवतात वगैरे असं म्हणजे म्हणजे माझा जो भाचचीचा मुलगा आहे ना आता तो सहा महिन्याचा आहे म्हणजे असं त्याला अ बाय वगैरे केले कळत नाही त्याला टाटा केले की ते लगेच हात करतो म्ह जास्त आणि त्याला वि विठ्ठल विठ्ठल म्हणज कि ताळ्या वाजवतो असं अ इंग्लिशमध्ये सगळीजण क्लॅप क्लॅप करतात ते काय करतच नाहीत त
अजून छोटा आहे ना कळेल कळता कळता
हळूहळू हे होईल ते हम्
हो.
अ तुम्ही तुमच्या इकडे काय काय बघण्यासारखं वगैरे असतं म्हणजे फिरायला वगैरे आलं तर
ह घरच ना आपलं संभाजीनगरला बात गार्डन म्हणून आहे
अच्छा
ह हा त्यां साईतलं आले त मी तर हम् देवीच गाव आहे तिकड कमारू म्हणून आहे तिथं आपले पीर बाबा वगैरे असतात ना तस आहे म्ह माय म्हणून येत तर देवीचं ठाण
अच्छा
हो
आणि तिकडे ते हे पण आहे ना ते रेणुका मातेचं मंदिर सिडकोला
मड तशी रा बघायसारखं
हो हो हो ते खूप मोठा तांदा आहे ना देवीचा त्या
हो प्रियंका मातेचं मंदिर पण आहे अ तर सांगीला सांगी एक हे म्हणून तिथं तिथं पण एक विचारतना त सग काळा गणपती म्हणून आपलं सिडकोच रोड न
अच्छा हा हा हा
ते पण
म्हणजे सुंदर आहे सगळं तिकड पण असं म्हणजे फक्त ऊन जास्त आहे त्या त्या सईला
हो
आणि खाण्यासाठी वगैरे काय काय प्रसिद्ध आहे मग तिकडं असं
आपल्या वर भाजी पोळी वरण वातं
हम् हम ह् ह ह
तमरेसाठी शिडून चालू होऊ नाता
हो अमरेस आहे अमरस तर सगळीकडचातता चालू आहे हम्म
चाले आपण हज
हम्म तुम्ही खाल्ला नसाल ना अजून महिन्याचे म्हंटल्यावर
नाही
का हे केलं ट्राय केलं. ह् कारण तुम्हाला तर सगळे पत््यच असतील ना अजून
हो थोडं नाजूक होतं म्हणजे काात ठेडलं होतं आम्ही
अरे बाप रे.
त्याच्यामुळे मग मी जर. छाानस टावत की जो आपलं चालूते.
नाही काळजी घ्या तुम्ही पण छान ला हळवाचे. लाड वगैरे खावा म्हणजे असं टेन्शन घेऊ नका आणि कशाच. मस्त ब कि बााला हे हेल्दी होईन बाळा नाही.
काहीच मुलगा जास्त. मेथीची भाजी पालक्याची भाजी असच चालू आहे.
अच्छा हा हा हा हा. ते कसं सात विकच लागतं ना आता सगळं बाळासाठी. वर्षभर ज रा ह हे होतच मग तुम्ही ते खीर वगैरे खात असताल की अळीवाची का नाही
आम्ही इकडे दुधाचीच करतो
दुधाची करता का हळी वगैरे घालून त्यात मस्त लागते ती पण म्हणजे असं
हम् तशी नाही करत आमच्याकडे फकता नाही फक्त दुध असता त्याच्यात आपलं ड्राय फ्रूट्स वगैरे टाकतात. आणि पबरा तुमही टाकता चवळी टाकत त्या. चारुळे असते त चारुळे टाकतात
अच्छा हा हां हां म्हणजे. पूर्ण डायफ्रूट खाता तुम्ही म्हणजे थोडक्यात.
हो
अच्छा बाकी आणि काय म्हणताय. बाळ बाळ कसं आहे आता?
हय चांगलं आहे ना तुमच्या मुलं आहेत ना म्हणलं तर कसल जात शाळेत?
सातवीला आहे एकच मुलगा आहे मला तो सातवीला आहे. हा पहिल्या म्हणजे अ साताऱ्यात असतो आम्ही.
हम.
मग आम्ही तो नऊ महिन्याचा असल्यापासन इथं आलोय. सातारला मुळगाव आमचं सांगली आहे.
हो का.
हम् जॉब निमित्त इकडे इकडे फिरणं होत. त ना हम्म आ. आवाज आवाज जाते तुमच कंपनीत आहेत. ते अ हर्बलची कंपनी आहे तिकड आहेत ते.
हम्म
हम्म आणि काय.
डीपी बघितलं ना म्हणून म्हटलं ज मला वाटलं दोन मुलं आहेत.
नाही नाही एकच आहे. हम्म एकच मुलगा आहे तो सातवीला आहे आता तो तेरा वर्ष. त्याच झालं आहे आता. मी पण त्याला म्हणजे एक टेनिस सांभाळलेय म्हणजे सासू सासरे तिकडं आणि मी इकडे हे साताऱ्यात जॉब मुळ आम्ही इकडेच हो आता कयस सवय झाली ना आता मोठा झालाय त्यामु काही टेन्शन नाही एवढं त्याचं
त्र असल्या तर जास्त काळज करावा लागते
हो आणि ते लहान मुलांच ताप बीप म्हणलं की जरा ते टेन्शन येत रा म तर म्हणजे तरी आमच्या शेजारचे सगळे खूप छान होते म्हणजे त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला असं म्हणजे त्याला पांढऱ्या पित्ताच्या उलट्या वगैरे व्हायच्या अशा
ह
पण आमच्या शेजारी एक काकू आहे त्यांनी आम्हाला छान मध्ये म्हणजे अशी सांगायच्या कि बाळाला दूध दे दूध दिले की अ को म्हणजे नीरचं दूध दिलं की म्हणल्या त्याला उलट्या होणार नाही असं म्हणजे समजून सांगायच्या वगैरे
ां मग ते माणसं मत समजून सांगले आपल्याला गावाचं काही कळत नाही
आणि माहिती नसतं शेजार पोर घेतलेले असतील पण त्यांच काय आपल्याला एवढा अनुभव नसत
वगैरे काही माहित नसते ना काय करायचं काायमिंग.
हो सुचत नाही आणि आपल्याला आपल्याला वाटतं की दवाखान्यात जाऊन बघावं पण. शक्यतो कस घरगुती उपाय केला की बरा असतोय.
बरं असते.
हम्म आणि आयुर्वेदिकच आपलं चांगलं आहे सगळ्यात आता दात आल्यावर खूप. त्रास होतो म्हणजे डिकमिली वगैरे सोळा ते दातांना.
हो ते फार आणि म्हणजे आंघोळ वगैरे घालायचं म्हणजे आता तीन महिन्याच झाले की आपल्या आपल्यालाच घालावं लागतील ना ते खूप म्हणजे बाळाचं
रे आता तिकडे गेले की आहे का मा वेल
मला तर बाळाचा कसलाच अनुभव नव्हता माहितीय का मी तर लहान मुलं शेजार बाजारांचे घ्यायचे पण जेव्हा स्वतःला झालं ना तेव्हा आपल्याला कळतं काय म्हणजे त्यांचं असत आणि माझा पण असा जो होता
घरात माझ्या बहिणींना झालेले आहेत ना तुला हे तर मला अनुभव
अच आणि कसं होतं अ ह्याच त माझा मुलगा तक तो पण के नाही रात्री झोपायचा दिवसा झोपायचा रात्रभर जागा आणि पाहुणे आलेले सगळे दिवसा यायचे बघायला अक्षरशः त्याला उठवायचे पण कुणी तो उठायचच नाही
नाही उठत काही करा नाही उठत
अ मग शेवटी माझे तर पाहुणे सगळे बारा नंतर यायला लागले त ते म्हणजे बाळाची बोलायचं कारण तो वजनाने सात म्हणजे चार पाऊंड होता सॉरी अ हा चार पाऊंड होता त्याचं वजनच तक्षच मग काहीतरी साडेतीीन किलो पावणे चार किलो होत ते
होकम
ली छोटा हनुमान छोटा भी म्हणायचे म्हणजे असं ते नाही काय सिरियल होती बघा ती लाडू वगैरे कुठला तर छोटा भीम भीम तस अगदी त्याला म्हणायचे
ह ह
चालेल आपलं टायमिंग झालाय तुम्ही करता करता लगेच का
ह मी लावून बघते. दुपारी मझ्या फोनन लावून झाली नाही. कॉल लावून बघते लागलं तर ठीक
हो चालेल चालेल हा थँंक्यू आणि छान वाटलं हो हा
तर माझे काही तीनच कॉल राहिलेले आहेत. मी करून घेईन मग
तीन राहिलेत का तुमचे?
तुम्ही लावा मग
बरं मग लगेच एक दहा मिनिटां ला होते लगेच लागत. नाही ते
बर बर चालेल चालेल
हा लावते हा